हां बोला
हा तुमच तुम्ही कधीपासून हा आ ठीक हाय चालेलय.
हॅलो
हॅलो
काय करतोय
अ काय नाही बसून होती
हा अ इकडेच घरी
हो का
हा हो आज सुट्टी हाय.
नाही पाऊस नाही इकडे
तीन चार दिवस राहणार पण नाही
नाही याच्या आधी पण नवता एक वीक झाले हा याच्या आधी पण नव्हता पाऊस नाही मागच्या तीन चार दिवस पण नव्हता
हो का आज सुट्टी असेल नाही
हो आज सुट्टी आहे ना ऑफिसला आज सुट्टी असते मी बँकमध्ये काम करते.
बँक मध्ये गुड हो का
हा वाशिमला
वशिम?
हा
जवळच आहे मी होत माझ आहे असू ह मी तर वर
अच्छा
हम्म बँकमध्ये काय पोस्ट आहे
कॉलिंगची कोणाच दे हा कॉलिंगची आहे. लोन वगैरे काही घ्यायचं असलं तर कॉल करत असते.
बर सजेशन पाहिजे माझं एका अउं आहे सलरी अकाउंट आहे. आणि मला त्यां ती वारंवार कॉल येत आहे. का तुम्ही क्रेडिट कार्ड घ्या म्हणून तुम्हाला फ्रीमध्ये अलॉट झालं.
हा हा
तर हा ते पुन्हा पुन्हा व्हर्च्युअल कॉल येतायत पण मला तर क्रेडिट कार्डची आवश्यकता नाहीये
नाही ते क्रेडिट कार्ड याच्यासाठी म्हणत असतात की मला पण आलं होती ऑफर एसबीआय बँक मधूनच येते ना हा तर. क्रेडिट कार्ड याच्यासाठी देतात कारण की आपल्याला मग ते जे पैसे असतात त्याच्यात मी पन्नास टक्के अमाऊंट असते ती आपल्याला खरंचता येते आणि आपल्याला फक्त किती दहा पर्सेंट देण लागते बस
तुम्ही घेतलेलं आहे का
नाही ना मला आली होती ऑफर मी घ्यायला पाहिजेच तर पण मी घेतलं नाही नंतर मग मी ट्राय केलं तर झालंच नाही माझं
घ्यायला नाही पाहिजे बहुतेक असं म्हणजे मला असं विचारत हो तो हे फायद्याच राहतं का कारण बर जणांचं असं म्हणणं आहे क्रेडिट कार फक्त ते लोक त्यांचा एक सेल राहतो. किंवा त्यांना द्यायचं राहतं म्हणून ते खपवतात. पण त्याच्यावर खूप चार्जेस राहत दव तारीख जर गेली तर मला वाटते अठ्ठावीस पर्सेंट इंटरेस्ट आहे. असं काहीतरी कोणत्या प्रकारच्या क्रेडिट कार्डवरर म्हणजे सुरुवातीला ते देत ना
माझी फ्रेंड आहे त एसबीआय मध्ये ते हेच करते क्रेडिट कार्डच करते तिला एकदा विचारून घेते आणि मग तुम्हाला सांगते मग
हो कारण त्यांचं म म्हणजे काही मित्रांचे सजेशन आहेत बऱ्याच जणांकडे आहे
ते होते असतं म्हणेज काय आपल्याकडे क्रेडिट कार्ड राहतं. तर आपल्याला फायदा कमी दुसऱ्याला जास्त होतो. म्हणजे हॅलो मित्रांना माहित राहतं का याच्याकडे क्रेडिट कार्ड आहे. मग ते म क्रेडिट कार्ड हे घ्यायचंय ते घ्यायचंय
हा तर आपल्याला कमी लागते ना त्याच्यावर
हो ना कधी टाईमवरर पैसे भरतात कधी भरत नाही. मग त्याचा विषय असा होतो का ते म मित्र राहतात जास्त काही बोलता पण येत नाही आणि मग त्यांनी जर अ पैसे नाही भरले तर बिल आपल्यावर फडते सीबिल आपला खराब होते आणि जर का हा आणि जर का वेळेवर पैसे नाही दिले तर अठरा का अठ्ठावीस पर्सेंट इंटरेस्ट लागतो नंतर
हो
सुरुवातीला समज असं ते म्हणतात. का घ्या कोण हा मला ते अशी ऑफर देत होते आवाज माझा पुन्हा येतोय मलाच
हा ते येतय तसा आवाज येते माझ मला पण येत आहे वापस
हो का सुरुवात सुरुवातीला ते असं म्हणत सर तुम्हाला अ सुवर्णसंधी आहे आणि कोणालाच येत नाही. तुम्हाला खूप सारे फायदे बेनिफिट्स आहे नाही असा विषय नाहीय
हां बेनिफिट्स आहेत त्याच्यात नाही फक्त एवढंच आहे की आपलं क्रेडिट कार्ड कोणाला नाही द्यायला लागत
बरोबर आहे आणि ते बिल वच्या वे भरावें लागतात कारण हे केव्हा आ मी मिंत्रावर किंवा खूप सारे प्लॅटफॉर्मवरर मिंत्रा झालं फ्लप झालं अमेझॉन झा तर त्यामध्ये दिसतं डिस्काउंट डायरेक्ट ते म्हणते का तुम्ही असं असं करत असाल येसबीआयचं क्रेडिट कार्ड असेल तर दहा टक्के बाबती देतात
डिस्काउंट राहते हो.
हा पण मग ते निघतच कुठ तरी कारण ते वेळेर जर का बिल नाही भरलं, तर ते पण प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. त्यामध्ये
हो, ना.
हम्म, असं एक होतं. बरं दुसरं अस होतं, माझं एका बँकेमध्ये आधार लिंक आहे. आ आणि आम्हाला आता काही दिवस आधी केवाय सी करायला सांग ई के वाय सी करायला सांगितली होतीी सॅलरी साठी.
तर ती जे अकाउंट आहे ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहे.
हा हा
अ ते जमती अ अ शेडिंग करायचा प्रयत्न केला. तेव्हा दिसल, का जे अकाउंट आहे. ते या, या बँकेत आहे मग तुमचं जे आधार लिंक आहे. ते या, या बँकेत आहे. हा आणि तुम्हाला आ इकड या बँकेत आधार लिंक करायच, तर ते कस करता येईल.
आधार कार्ड तर इकड जरी केलं तुम्ही, पण एकीकडच अकाउंट मग बंद होते.
अकाउंट बंद होते.
हा कारण की, ते आधार लिंक करू शकतो.
बरं तर, त्यामुळे ते बंद होऊ शकते.
हा तरी एकदा विचारून कस कारण की वेगवेगळ्या, बँकची वेगवेगळे, कृषीची रस्ते असते. ना हा आता महाराष्ट्र बँकमध्ये जर म्हटल्यावर मला तरी वाटते. की चालेल म्हणून इकडलं बंद नाही, पडणार पण तरी एकदा विचारून घे.
येऊ का.
हम्म, बंद नाही पडायला पाहिजे.
हो बन तर नाही पडायला पाहिजे.
कारण की बरेच, इथेच ना एसबीआय बँक मध्ये तसं होत की, आपण तिथं जर अकाउंट ला लिंक असलं ना आधार कार्ड.
हम
कि इकडचे मग इकड पण असले, ना तर मग इकडचे अमाऊंट दाखवत नाही किती आले ते.
हो का नाही. पण बऱ्याच लोकांची मल्टी आपल अकाउंटस राहतात ना.
हा उबरच जड लोकांची राहतात.
पण आधार लिंकच एक, आधार लिंक एकच असेल. हम, त्यामुळे जर का डायरेक्ट पैसे येत असेल. तर, ते पैसे याला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात.
हम्म, पण आता कुठं पण हा कुठे पण अकाउंट लिंक काढायचं असले, की ते आधार लिंक मागतात. हम्म, अकाउंट काढू शकतो. तिथं आपण दुसऱ्या बँक मध्ये असं काय विषय नसते. पण तेच तर अमाऊंटचं अमाऊंट तर, बघितलं पाहिजेत ना, किती आलं, किती नाही.
हम्म बरोबर आहे. दोन-चार मिनिट हम्म, हम हम करायचं होत बरोबर आहे.
हा
सॅटर्डे तर सुट्टी असेल ना.
हो सॅटर्डेला एक
सेकंड सॅटरडे अँड फोर्थ सॅटरडे. प्रत्येक बँकेला कंपल् म्हणजे आहेच का ह हीच प्रोसिजर लागू
अ नाही कधी कधी असते म्हणजे प्रत्ये बँकला नाही हे एसबीआय बँकला आहे.
हो का तुम्हाला काही टार्गेट वगैरे राहतं का मग
नाही टार्गेट वगैरे नाही ते र फक्त जसं लिस्ट वगैरे निघते ना अ लिस्ट पण जास्त नाही निघत, कधी शंभर निघते, कधी एकशे चाळीस. अशी निघतात, कधी कधी चाळीस निघतात, कधी पन्नास असे राहतात.
मग तुमचं काम काय राहत, म्हणजे कॉलिंग करता तुम्ही
हा माझं काम फक्त कॉलिंग करायचंय. आणि हेच तुम्ही म्हणता ना आधार कार्ड वगैरे लिंक आहे. कि, नाही हे बघ न. आणि लोन, किती लोन कोणा कोण दिलं, ते बघण आणि लोन कोणाचं राहिल त्यांना कॉल कर ना
हम् हम हम
आणि लोन कोणाला घ्यायचं त्या जे ऑफर असतात. ना लोन साठी पण राहतात ऑफर त्याच्यासाठी पण कॉल करणार
हो का
हा
बर ही जी आता ते शेतकत्याची कर्जमाफी होत आहे.
हा हा
-तर तुमचे म्हणजे शेतकऱ्यांचे पण अकाउंट असतील ना बँकेमध्ये -
नाही
नाही का
नाही एसबीआय बँकमध्येध्ये असतात ते ते इकड ए आय सी सी बँक राहात हा ते गव्हर्मेंट बँक आहे ना.
बरोबर आहे बरोबर फरक आहे कमर्शियलस बँकला राहते.
हा
बरोबर आहे बरोबर आहे वाशिमला एक मोठं मंदिर आहे ना.
हो बालाजीचं
बालाजीचं मंदिर तिरुपती बालाजी फेमस आहे.
हो छान आहे मंदिर ते.
हो शहरच खूप म्हणजे व्यवस्थित आहे छान आहे.
हो आता बऱ्यापैकी स नाही मी मालेगाव तालुक्यामध्ये राहते.
ओके.
हा फक्त अपडाऊन रोज समजा अपडाऊन करते मी. वीस किलोमीटर.
रोज अपडाऊन हो बस ने बसनी अडाऊन करता का? बसणे अपडाऊन करता का? पासच काढून घेतली असेल.
हा ते आता कार्ड आले आहेत ना नवीन एनसीएन सी कार्ड आलेले आहेत त्याच्यामुळे.
हो हो ते सर्वांना कंपल्सरी का कार्ड
हो ते सर्वांना कंपल्सरी आहे कार्ड
नाही पण ज्यांच्याकडे ज्यांच एज जास्त आहे सिक्स्टी अबव आहे. त्यांना पण लाग त्यांना पण लागेलच का?
हो असं काहीच नाही त्यांना मी जेव्हा नवीन काढायला गेली होती ना
हम्म
तर विचारलं तर ते म्हणत नाही म्हणून सर्वांना लागू आहे म्हण कारण की आता आपण कधी कधी त्याच्यात पाचशे रुपये जरी टाकून ठेवले आणि हजार जरी असतील तरी चालते फक्त एवढंच आहे की आपण कुठं जायचं तर त्यांना दाखवावं लागत बाकी काहीच नाही पण हे व्यवस्थित आहे म्हण चांगलं आहे म्हणत
आणि मग ते कटते कसे पाहिजे ऑटो ऑटोमॅ हां
तर ते त्यांच्या जवडच राहते अ ते लाव आपण शॉपिंग वगैरे करत करतो ना आपलं एटीएम कसं चेक करतो हा तसच तसच लावतात आणि ते कट होऊन जातात मग पैसे तेवढे पण फक्त एवढंच आहे की अ म्हणजे जेवढं आहे तेवढंच लागते आपल्याला भाडं
हो आणि तुम्हाला लगेच मेसेज येतो का ओ?
हो त्याच मेसेज येते की एवढे एवढे अमाऊंट कटली म्हणून ते टेक्स्ट मेसेज पडते
म्हणजे फास्ट्रॅग सारखं आहे सर सर गाडीला जसं फास्ट्रॅग फास्टॅग होऊन जाते नंतर जग का मेसेज होऊन जात का एवढी तुमची राहिली एवढी कठली
हो
मग रिचार्ज करताना कसं करायचं
टोल लागला की काय म्हटले
रिच्ज कस करायचं मग तिती अमाऊंट संपल्यावर
ते मेसेज येऊन राहते वाटते बहुते म्हणजे मी अजून चाल नाही की माझं आलेलं आहे पण मी घेतलं नाही अजून
नाही नाही तसं नाही म्हणतय मी जे कार्ड राहत ना आपलं
हा हा हा
ठीक आहे ते कार्ला तुम्ही पाच हजार रुपयाच दोन हजार रुपयां रिचार्ज केलं म्हजे टाक त्यामध्ये बर जेव्हा ते पैसे संपतात त्या कार्ड मधले
हा ते त्याच्याजवळच राहते वाटे बहुते
हो का
हा त्याला कळते की अमाऊंट किती राहिली किती नाही मग ते टेक्स्ट मॅसेज पाठवतात हे आपण स्वतः नाही करू शकत तेत आपण जिथून काढलं ना त्याच्या डे जाऊन कराव लागते ते
हो का म्हणजे थोडी प्रोसिजरच आहे
हा प्रोसिजरच यायचेत नाही आपण अस हम लांब आहे म्हणजे कसं आपण डायरेक्ट करू नाही शकत असं जस आपल्याकडे फोन पे असेल तर आपण रिचार्ज करतो असं नाही तस नाही ना तिथं जाऊन करावं लागत ते गव्हर्नमेंटचं काम मसल्यावर तसंच आहे
हो हो एा एक पुतरीतच राहत ठीक आहे बरोबरच आहे किती वर्षपून आहे तुम्ही बँकेमध्ये
हे याता फसटलच्यास माझ
किती महिने झाले
तरी आता सिक्स मंथ झाले
अर वा गुड वॅकन्सी वगैरे निघाली असेल फॉर्म भरला असेल
हा याच गर घेन ना आपलं मला माझ्या मैत्रिणीना सांगितलं होत इथे जागा आहे म्हणून खाली तेव्हा म त्याला इंटरव्हू वगैरे दि होता तिे
बरं बरं बरं
तरी आता गव्हर्नमेंट जॉबच चालूच आहे बघ ना फॉर्म वगैरे निघले की चालू राहात अप्लाय करण
अ तयारी चालू आहे का अभ्यास चालू आहे का
हो अभ्यास चालूच आहे
बरं बरं तुम्हाला दहा मिनिटात कॉल करू का ठीक आहे ओके